हॅलो
हा काकी बोला.
काय करताय.
काय नाही बसलं तुमचं काय चाललंय.
माझ पण आता आवरलं बसले मी पण.
झालं का जेवन वगैरे.
हो झालं तुमचं.
हो झालं.
हा हा मग आणि काय स्पेशल काय केलंय काय असं काय नाही.
अ स्पेशल काय नाही. म् मोडीची भाजी केली. अजून जेवायच म्हणजे बनवून फक्त झालंय.
हा हा.
स्पेशल काय करायचं नाही ना पाऊसच नाही
आमच्यात पण ते चाल हम्म. आठ ते दहा दिवसांपूर्वी एकदम मोठाण पाऊस पडून गेला त्यानंतर काय पावसाचं नावच नाही.
हा इकडं पण तसच.
हम् हम ह या वर्षी नव्वद टक्के पाऊस आहे असं म्हणायला लागल्यात. खरं आता बघू काय होत.
तिकडे तर पाणी वगैरे सगळं बंद केलंय नदीच.
होय
हो म्हणजे शेतीला वगैरे पाणी पाजायचं नाही सांगितलंय. लय अवघड झालेय सगळे शेती हन सुकले आमच्या आता ऊस वगैरे आहेत ना. लावलेल सगळं सुकलंत आता लय पाण्याचा लय प्रॉब्लेम झाला इकडं आणि त्यात. तर केमिकल नदीतून आलंय ना मग प प्यायच्या पण पाण्याचा प्रॉब्लेम झालाय.
आमच्या इकडं हम्म हम्म म्हणजे. ते नदी जवळ असल्यामुळे असं खर्चाचं वगैरे प्यायच वगैरे एवढं काही नाही. टेन्शन नाही आहे रेग्युलर असतंय पाणी. अं पण तरी पण असं बाहेरच ऐकल्यानंतर ना वाईट वाटतंय.
हो हो हो आता अवघड झालंय कधी पाऊस येतोय असं झालंय नाही तर काय खरं नाही. आता नदीचा साठा असं साठ. ठवून ठेवलेला आहे मग ते दूषित पाणी तवर जाणार पण नाही ना. कोणीतरी केमिकल ओतले म्हणतात नदीत.
हम्म हम्म काय वाटेल ते करतात माणसं तरी.
हो
मग आणि काय फिरायला वगैरे गेलता काय नाही कुठं.
नाही ना यंदा नाही पिक्चर फक्त बघाय गेलेली बघा.
कोणता ते देऊळ बंद हा देऊळ बंद तो हा हा. आम्ही हो पहिला पण छान आहे. दुसरा पण छान आहे.
हो, दोन्ही पण छान आहेत. पण न दुसऱ्याचं एवढं स्टोरी समजत नाय. पहिलीची कशी स्टोरी सगळी समजते.
हा, हे जरा किचकट पहिल्यापासून असं मध्ये, मध्ये, मध्ये, मध्ये असं हे केलात वेगळं वेगळं पाठ घेतल्यात त्याच्यामुळे समजत
समजत नाही. हा, ना पहिला कसा व्यवस्थित आहे सगळा. मग, नक्की कोणत्या विषयवर येते. समज इथं सगळंच विषय घातलेत त्यामुळे का
समजत नाही. होय, पण सगळं ऍक्टिंग वगैरे छान केलंय.
हा बाकीच छान आहे. असं म्हणजे इमोशनली आहे. एकदम, पण जास्त करून स्वामींचा असल्यामुळे गर्दी भरपूर होतीय बघाय पिक्चर तो.
हा, हा. आम्ही पण जाणार होतो पण गर्दी जास्त म्हणतानाच गेल नाही. मग घरीच डाउनलोड केलं आणि घरीच बघितला ते. हम्म.
आम्ही गेलो. म्हटलं जावं आज उद्या आज उद्या करत दोनशे रुपये
होय. आमच्या इकडे शंभर रुपये हे.
होय मग तुमच्या इकडे आलं पाहिजे बघायला. तिथं दोनशे रुपये एकाला दोनशे वरची सीट जर घेतली ना आपण तर तिथं तीनशे रुपये होतं.
शंभर रुपये आहे वरच असेल तर मग दोनशे वाटत बहुतेक.
मग भारी आहे ना तुमचं लेका. तुम्ही गेलेला का नाही कुठे फिरायला?
अंम फिरायला गणपतीपुळ्याला जाऊन आलो गेल्या महिन्यात. हम्म पण गर्दी जास्त होती, त्यामुळे एवढं काही एन्जॉय करायला मिळाल नाही तिथं.
आम्ही गेलो हा त्यामुळे गर्दी असते. हां भरपूर.
आम्ही गेलेलो गोव्याला गेलेलो ना. आणि मग आता ऑर्डर मुळे टाइमच नाही भेटत.
हम्म हम्म.
ज्वेलरीच वगैरे करते ना मी.
हो, म्हणजे घरी तयार करतय काय?
हो, मी स्वतः बनविते. ते बेबी शॉवरसाठी, लग्नातले हार वगैरे असतात ना बघा.
हाहाहा.
बनविते
हम्मह, ते कुठं म्हणजे शिकलाय काय? असं ऑनलाईन बघूनच.
नाही क्लास केला मी, इथं क्लास होता एका महिन्याचा मग तो क्लास केला कंप्लीट.
प्रॉफिट मिळते त्याच्यात?
हा, भरपूर आता ट्रेंडच चालू आहे ना तू बेबी शॉवरसाठी.
होय, आणी सेल होतात ते काय असं मार्केटिंग साठी बाहेर पडायला लागतंय.
नाही, सेल होतात अजिबात नाही जायचं आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. मग आपण पोच करायचं त्यां त्यांच्यापर्यंत तशी मोबाईल वारीच सगळं. आपल्याला जावं लागत नाही काय नाही.
मग ते पोस्टाने वगैरे असं पाठवीताय की तुम्ही सेल्समन ठेवलंय असं.
नाही पोस्ट आण जास्त करून
हा हा ह आसपासचेच येत असतील ना तिथल्या तिथून
हो तिथल्या तिथं आणि इथले इथले जवळचे आले की मग स्वतः मी जाऊन ो करून येते पण चार्जेस घेते त्याची एस्ट्रा
हा हा हो आपल्याला परवडाय पण पाहिजे पेट्रोल एवढं महाग झालंय
तेच ना
ह वेळ जातोय मग त्याच्यात तुमचा पूर्ण
हो
मग बाहेरचं ते सगळं तयार करायचं साहित्य तेन सगळं बाहेरूनच घेताय काय
हा सगळं विकतच घ्यायचं मटेरियल आणि आपण घरी बनवायचं म्हणजे ओरिजनल पण येत आर्टििशल म पण येत ना म ते दोन्ही मिळून करायचं परत लग्नातने हार सुद्धा असतात
हा हा किती होतात असे दिवसातून मग
सीझन जर आता माझं स्टार्टिंग आहे त्यामुळे एवढं नाही पण जस जस आपल मार्केटिंग वाढल ना तस भरपूर दिवसाला तीन चार ऑर्डर जरी भेटल्या ना तर दिवसाला दहा ते वीस हजार रुपये
होय एव एवढं प्रॉफिट आहे त्याच्यात भारी कि मग
एक ज्वेलरी तीन आणि चार हजाराशिवाय जात नाही
हा हा पण त्याच सामान पण आपल्या घेताना तेवढा खर्च
हा हजार रुपययाचा खर्च येतो
हा हा आणि मग बाकीचा प्लन दोन अडीच हजार रुपये प्रॉफ
प्रॉफिट होत आता समजा आपल्याला दहा हजार जरी महिन्याला सॉरी दिव भेटले पाच हजार सामानाला गेले तर पाच हजार कोणा आणायचे
ह भारी बिझनेस तुमचा
होय आणि सगळं करते ना म्हणजे एकच असं नाही की बाबा फक्त ज्वेलरीच वगैरे त्यात सगळं करतय मी
सगळं म्हणजे ते अ म्हचे अ नकली फुलांचे हार वगैरे असतात
हा नकली फुलांचे हात प्लास्टिकचे परत लग्ना गुलाबाचे हार घालतात बगा परत वेगवेगळे फुलांचे पण असतात तसले हार अ परत आता सप्तपदीचा एक ट्रेंड निघालाय माहितीय का
ह हा
तसे पण बनवते मग तिथं ऑर्डर वगैरे असेल तिथ जाऊन आपण ऑर्डर कमप्लीट करायची
हम्म हम्म हे म्हणजे असं शहरात असेल तर हे सगळं अस खप नी आपल्या चांगला प्रॉफिट होतोय हा असं छोट्या गावात किंवा खेड्यामध्ये एवढं काही नाही
नाही म्हणजे करणारी करतात बऱ्यापैकी पण जास्त करून जे गरीब लोक आहेत ना ते जास्त नाहीती करत ते म्हणतात एवढं कुठं पै
हा तेच असं घेताना पण ते विचार करतात ते या वस्तूलाच फक्त तेवढं पैसे घालवायचं का ना
आणि रेंट न म्हणलं की मग बरं पडतं की बाबा त्यांना पण परवडतना आपल्याला पण परवडतं का ते सीट युज करून आपल्याला रिटर्न पण देतात
हो तुम्ही दताय मग असं रेंट नाही काही नाही हा हा हा
मग ते बरं पडतं पण विषय कसा होतो बाहेर दयला कि काय काय काय करतात घेतात आणि रिटर्नच करत नाहीत पेमेंट करत नाहीत त्या मग मी जास्त बाहेर द्यायचंय ह्याला भानगडीत पडतच नाही
हा होय ओळखीच्या ठिकाणी तेवढं चाल
हा तेथ कस आपण जाऊन आणू शकतो बाबा र नाही दिले तर लांब देऊन परत आणाय कोण जाणार वगैरे असं होतं ना
हो ह
तुमच्याकडे काय चाललंय तुम्ही काय करता
मी काय नाही जॉब करत होते आता घरीच असतील
हो ना
आणि हे म्हणजे असं ऐकायला वगैरे आवडते मला हे असं करायचं ते पण असं करायला बलो मी म बो होस्त नकोे म्हज
स्टार्टिंगला तसच वाटतं हा बाबा शिकावं आपण पण जेवत आपण पडतो ना की नको बाबा नाही आवर्डर आली की करूच वाटत नाही माहितय का
आपण
कंटाळा आलागच होत सोपतीला कोण असल ना मग करा काय वाटत नाही बा हा तिच्या ना आपण करतोय तरी पण
कॉन्फि हा म्हणजे असं कॉन्फिडेंटली आपण करायला बघतो ते पण जमत नाही नंतर नंतर माझी दिदी पण ड्रेस ब्लाऊज ते सगळं शोवतय फॅशन डिझायनिंगच वगैरे आणि ते मायकोमच विनायच ती म्हणजे पहिला पहिला करत होती घरी आणि तिचं बघून एक थोडं दिवस केले मी पण आणि नंतर नंतर म ती बोरिंग वा म्हणताना सोडली
हा त्यात तरला हात घायला येतात
हो
असं त्या हात वर धरायला लागतात ना मग अवघडल्यागत होतं सगळं आणि त्यात इन्कम पण असा पाहिजे असा भेटत नाही ज्या तन कं भिटत ना ती गोष्ट करायला पण काही वाटत नाही
हा पहिला पहिला एक तीन ते चार वर्षांपूर्वी त्याला होत म्हणजे असं मागण जास्त् आता नाही आहे जास्त हा आता सगळेच शिकलेत ते सोपं अस
हो आणि जास्त करून लग्नात कोण देत पण नाही ना तसं जा करून ते विक वेगळ स्टाईल व
हाता नवीन डिझाईन आलेत वेगळेवेगळे त्यामुळं ट्रेंड गेले त्याची आता
त्यामुळे कोणते जास्त युज करतच ना हे पहिलं भरपूर चालायचं प्रत्येक लग्नात ती वस्तू असायचीच
हो हो शोधून शोधून घेणार कोण तयार करते त्यांना हुडकून करायला लावणार पाहिजे त्या डिझाईन मध्ये
हो आता नाही एवढं आता वेगळं वेगळं
होय ते काय प्रत्येक वर्षी वेगवेगळ काही येतच असते वेगळा हा वेगळ शिक त्यालासपश
हो ना आणखी ते शिकत राहायचं नुसत शिकतच राहायचं का
ते म्हणजे जेवढं आहे ट्रेंड तेवढ जेवढं प्रॉफिट होते तेवढं कमवायचं आणि परत नवीन तेथ्रेंड बघाय अससं
होय
बाकी एज्युकेशन वगैरे काय झालंय तुमचं
काय नाही बारावी तेवढी पास झाली ते पण कोरोना पास आहे
होय
करोना मुळे आम्ही पास झालो हा म्हणजे कोरोनाची फेर पेपरच नाही झाले आमचे बारावीचे कोरोना असल्यामुळं एक्झामच नाही झाल्या ना डायरेक्ट सगळ्यांना पास केलं दहावी रिझल्टवर दहावीने अकरावीचे रिझल्ट घेतले आणि टक्केवारी दिले बाबा झाले या पास झाले
पण नाही घेतले तुमचे
ऑनलाइन पण नाही झाले लेक्चरच झाले नाही त्यांचं म्हण लेक्चरच झा नाही
पेपर हो आणि असं जर पुढं म्हणजे पण घ्यायचं म्हटलं तर एक वर्ष वाया पण जाणार
हा
नंतर न पुढं घ्यायचं म्हटलं तर तुमचा सिलेबस पण कंप्लीट नाही त्यामुळे तुम्ही लिहिणार तरी काय
मोबाईल नव्हतं ना मोठे कोणाकडे आता प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे
हो
त्या वेळेस नव्हतं एवढं कोण